हॅलो
आवाज येतोय
येतोय
हॅलो काय करते
मी काय नाही स्वयंपाक करतीये
कायच
दोडक्याची भाजी चपाती भात
ह अच्छा दडकीची भाजी कशी करणार
काय नाही असच साधी
हम डाळ वगैरे टाकणार त्याच्यात?
नाही डाळ नाही टाकणार.
मंग त्याती शेंगदाणे लावून होय.
हो
हो
तुम्ही काय करताय?
मी पण स्यंपाकच करते.
काय बनवताय?
शेवची भाजी बनवते.
हो का
शेवची भाजी पोळी भात
आच्छा
हम..
मग अजून
आमचा मिठू असा मम्मी मम्मी मम्मी आम करतो. तो तो ते फार छान वाटत. तो आणि असा ओरडतो ना तर मग असं वाटतं त्याला सोडून द्यावा
तुमच्याकडे मिठू आहे.
हो आमच्याकडे मिठू आहे. आता तो तरी आठ नऊ महिने झाले त्याला
हो का
आपाेप वुढून आलायतो आमच्याकडे
अरे वा आमच्या मामाकडे होता मिठू
हो का
पण तो उडून गेला
ह असे आमच्याकडे अस अस सात आठ महिने झाले आला तो तो आला त तो काकांच्या खांद्यावरच बसला खांद्यावर बसून परत तो बाहेर गेला बाहेरच्या लाईटाच्या खांबावर बसला माझ्या मुलीनी - त्याला मिरची दाखवली मिरची दाखवली तर तो मध्ये आला मग काका म्हंटले की तू आत - आता काही जाणार नाही तुम्ही त्याला त्याच्यापासून बाजूला हवा मग तो पडद्याच्या याच्यावर बसून राहिला तिथच बसला मं आमचा दादा आला, दादा नो मग त्याला पिंजरा-
हों का?
राहिला हुं तो- जी आम्ही भाजीपोळी करतो तेच खातो.
अरे वा! आमच्या मामाकडे मिठू होता ना तो सुवर्णा सुवर्णा- असा माझ्या मामीला आवाज द्यायचा.
हुं हुंहुं हुं आमचा मम्मी, पप्पा पप्पी देऊ! पप्पी देऊ! असं म्हणतो आमचा.
पप्पी देतो का?
हों देतो, मलाच देतो फक्त एकटीला बाकी कोणालाच नाही. मग बाकीनां असं चावायला पाहतो.
अच्छा!
असं त्याला जर आथरून टाकले झोपायला लागलो ना त्याला खाली घेतल ना तर तो असं मस्त येऊन खाली बसतो हे करतो
हो का तुम्हाला कोणती सिरियल आवडती
मला सिरियल तुळजा भवानी येनां आता तुळजा भवानी. हुं ती सिरियल आहे बघ तुळ आई तुळजाभवानी ही सिरियल आवड-
अच्छा! तुम्ही ती सिरियल बघता का? लग्ना नं - तर होईलच प्रेम.
हो ती बघत होती आता कधी कधीची बघितलीच नाहीये.
आता यना- त्या सिरियलमध्ये जीवा नंदिनीला- बाळ होत नाही तर ते- सरोगेट मदरयेनां ते घेता- तर ती सरोगेट मदर ही असती - अं रम्याचा जो नवरा आहे नां त्याची बहीण.
हुं हुं ह-
आणि तिला जीवावर प्रेम असत.
हुं हुंहुं
आणि काव्या पार्थ ला पण बाळ होणारेय.
हुं हुं आता ती कधी- ची बघितलीच नाही ना, त्याच्यामुळे मग ते माहितीच नाही आता काय झालं काय नाही.
हुं
त्यांच डबल लग्न झालं ना तेव्हापासून बघितली. त्याच्यानंतर बघितलीच नायी मग!
हों तेंच-
त्यांची लग्न झालं काही दिवसांनी- त्यांचे भांडण वगैरे झाले, मग ते चालल्या गेले.
हां त्याच्यानं- तर मग ते वापस आले, मग ते प्रेगनेंट झाले.
हां हां तुला काय काय आवडतं?
मला मॅगी आवडते.
नाही गं! पिक्चर बघायला आवडतो की सिरियल बघायला आवडते. हॅलो- हां तुला काय काय आवडतं? हां अस! हों हां हुं हुं हुं हुं
हॅलो- हॅलो. हॅलो. हॅलो.